हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हाज
आला आला आवाज आला हम्म हॅलो देेवलीस
म आज त आला तुझला येन
तुझ मला यालाय की तुझा मला येतोय आवाज तुझा आवाज मला यालाय तुझा आवाज ह
हा बोलत
हम्म हम् जेवलीच काय जेवलीच काय हम्म आज आम्ही आज आम्ही भजी भजी केल त भजी हम्म बजी कजी ओव्याच्या पाना ओव्याच्या पानाची भजी केती् छान चालते हम्म पाऊस लही आलाय पाऊस पाऊस लही पडतोय हम् हो हो हो भजी करा म्हणली आमचे मिेस्ट आज मी मी पावभाजी केली आज पावाजेे हम् हम्. हॅलो. काही नाही. भजी, पावभाजी. पावभाजी केल्या आणि काय भजी केली ओ व्याच्या पानाची.
होय. हां. हां.
खीर खीर केलती. खीर म्हजेच अ हेच पीठ घेतलं. डाळीचं पीठ- आणि तांदळाचं पीठ घेतलं थोडं- त्यात अ ब- मुक्का मीठ घातलं त्याला हळद घातली. आणि थोडा सोडा टाकून- अस हे केलं. घट्ट म्हंजे अस-
होय. सोनतेत
ठ काय नाही धरत नाही आणि पानं मोठी मोठी पानं होती नाही त्याच्यामु भाजी छान घलते
घरच्या जाळाची काय म्हंटलं तुमच्या?
घरच्या झाडांचीच की. आमच्या बागेत - हलदी हलदी होय. हो. शेवयाची खीर केलती छान झालती. हम्म. शेवयाची खीर.
हम्म. मग काय नाही. हा हा हा हा पावभाजी कशी केलेलीस?
पावभाजी - फ्लावर फ्लॉवर एक- कंदा घेतलाता फ्लावर.
बर बर. तो पण काय घरातच घरातलाच का बाहेर न आणलेला काय काय?
नाही नाही विकत आणल्याला फ्लॉवर. बाजारातन विकत- आणलेला आं फ्लावर चार मट- नाही नाही चार बटाटे. चार बटाटे घेतले. आणि चार शिमला मिर्च- दोन टोमॅटो आणि चार कांदे आणि- प्रोजनस हे वाटाणे आणलीती.
मॅप का वटाना?
हा सगळं चिरून. याला- कुकर ला लावल -
हम्म.
हा आणि- नंतर कांदा आणि टोमॅटो चिरून बारीक- हे जे फोडणी टाकून ते सगळं वतलं मॅश करून. नंतर ते - चटणी मीठ घातलं. ह चटणी घालायची हं आणि - तर मग पावभाजी घातली पावभाजीचा मसाला
होय त्यातच घालायचा कुठला हो. ब्रँडचा वापरलेलास काय?
आम्ही हेजा एर एव्हरेस्ट पाव पाहिजे मसाला. एव्हरेस्ट पावभाजी ते वापरतो चांगल्या चांगल्या ब्रँड आणि अर्धी अर्धी अर्धी घेतोय.
होय म्हणजे एवढ्या सगळ्या भाजीला अर्धी पुडी घालायची.
आणि त्यात मग कसुरी मेथी घालायची जरा जरा वरनं बटर बटर घालायचं जरा भरपूर बटर घालायचं. होय खरं बटर जरा आमच्या जरा असच होतो मी जरा घातलं नाही तर बटर ज जा मस्त घालायचा.
होय ते हम्म हम्म म ते मिक्सरला फिरवून करताय का का अस
नाही नाही नाही नाही नाही ते मी हे होत की हो मेशर होतय त्याने करतोय आम्ही.
म्हणजे तव्यावर करताय कसं ह्याच्यात
नाही नाही तवेत नाही भांड्यात करतोय.
होय मला वाटलं असं की एक जण काय करतात मिक्सरला पण कर
मिक्सर करतायत ते काय नाही भहिती चांगलं नाही नाही. आम्ही सगळं उकडलं भाज्या आणि पुण्या टाकली फोडणी टाकून आणि नंतर काय करायचा नाय. नाही नाही चटणी घरचीच वापरतोय आणि पावभाजी मसाले मसाला पावभाजीचा आणि काय करायचं अ त तवा तव्यात हाय नी बट्टर तर घालायचं आणि जरावज पावभजी मसाला घालून येणी ते तेगे पाव भाजून घ्यायचं.
म्हणजे पावाची ती भाजी केलेली आहे ती घालायची का मसाला पुडीतला?
पुडितला मसाला घालायचा. पावाची भाजी पण घालून करत्यात की छान लागते ती पाव भजतातय होय. होय. हम्म कारण मी तसं नाय केलं मी तसं तसं करतोया आ. खर बटर लागते त्याला भरपूर बटर लागते. हम्म हम्म.
लोणी पण वापरल तर चालते कि मग घर च लोणी होत तर वापरशील कि नी?
लोणी म्हणलं आता कशाला म्हणलं? ते बटर जव थोडं होतं बटर ते सपवायचं होतं त .
मग हम्म.
नाही नाही आता काय नाही आता आवरलंय सगळं आवरलंय सगळं आता काही नाही आता जेवण झालं हम्म पाऊसच नाही आलाय पाऊस
होय पाऊस आता असणाराय की पाऊस नव्हता तर पाऊस नाही पाऊस नाही आणि आता पाऊस आला आहे तर आता आला आहे हे मग काय मग पाहिजेल कि बाई अजून भर ना भार यायचेयेत नध्या फक्त भरला होता कुठला-कुठला
ते पेरल्यालो त्यामुळे आम्ही पेरल्याल होत ना भुईमुगते ना मोहर खायला सगळं आमचं
का नी मग तिथथं कोणतरी उभा करायचं ग ते काहीतरी
हो होय ते आता हे उभा करायेच तेे होय मोर खायेलेत बाई काय करायचं ह ते ते चांगलं आल्यावर जरा आलयावर कराया लागतेना मला खरायला ना जरा हम्म ते आत जायला पण येत नाही ना चिकक्कल नाही चिकक झालेय नाही आता रानात त्याच्या मग जाताय तरी पण ते मोर कसे खात एक मोर कावळ खायला लागते हो काय करायचं आणि त्यांना काय साधीक तर एक ओळ धरली नाही पूर्ण अशी ओळ खायचात त्यात त्यांना माहित असतेये त्या वळीत हयतच मोरांना
अगं मग ते उगवायचं नाही की ईथ
होय मग आता परत पेरायला लागतोय जरा टोकनायच जरा असतां काय करायचं म्हणजे धर च हेच आहे पाऊस नसल की खात्यात नसल पाऊस आलात तरी पण खात पाये पक्ष्यांना काय वय पक्षच नाही वय वय त बा
आहाा त मी आलेला खात्यात तेपली हम्म तर कसं एवढंच परत जाऊन सगळं बघायला म्हण असे धांडण्याला की नाही रोज यायला जायला
द लागते
ते तर सलच मग पेरायचं नाहीतर मग काय करायचं ते म म भिरून की नाही हे हो नाही ग हम् ऊसकर ज आता लावणार र
लावला ऊस ऊस लावल्या फिरणी नाही साच झाली की लावण परवाग नाही आणि पावसाला बरं झालं म्हज पावसाळला उसाला बरं पडते होय देपावला वय
पाऊस आहे भरपूर अजून आता एक महिना काही कॅलेंडरमध्ये लिहिल्या प्रमाणातून त्या दिवशी हजर झालाय पास उगचच सगळी ओरडतात पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही पणल्यानंतर एकस तारखेला लिहि तर तेव्हापासूनच तो आलाय महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये बघकी तेव्हापासूनच त बरोबर आला एकवीस तारखेपासून म्हणजे ज्या त्या निसर्गाानं हे केलेलं आहे ते हायच महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये सगळं असते हम्म च नाही हो मग काय तर उघून माणसं रंग करतात
आमच्या गार्डन मध्ये आमच्या गार्डन मध्ये आळू आल्यात भरपूर हम्म भरपूर वडी करणार की आणि जरा मोठी उज्यात पान मग आळूची वडी करायची
हम्म हम्म आणि काय काय लावलंयस
काय आणि अ तुळस लागल्या गुलाबाचे फ झाड आहेत मे फ्लावर हाय भरपूर भरपूर झाड गुलाबाला भर ताप नसते पावसामुळे पावसाचं पाण्यातता येते. हम्म चा
तेज म्ह काय नाही आता आवरलं जरस पडायचं. हम्म जेवण वगैरे झाले हो. बाकी काय म तुमचं नाही माणत
निव पक्षीलाही येण्यात आमच्या इथं चौकात पक्षी भरपूर आल्यात. हम्म त्यांना तर खायला काही नाही ना आता हम्म याला पक्षी भरपूर चौकात बघ भरले चौकात हम्. चालते चालते ठीक आहे हा ठेवा ठेवा ठेवा.